हॅलो हा बोला की जेवण तेण झालं
माझी बी केसं लई
के तेल व्हय आव ते आमचं पोरगं ऍडमिट होत तवापासनं गळायलय बगा पूर्ण पातळ झाल्यात लई जाड होते
आणि माझे पण तसच झालेत कसले जाड केस होते आणि केस क नई लईच गळायं लागल्यात मी आजीबात केसं खाली सोडत नाही
हा मी पण अस बांधूनच असत्यात शाळेला जातोय खरं असं बांधूनच वर असतात बुचडा घालून जा
होय मग मी तसच कराल्या आमच्या घरातले सग सगळी म्हणाले तू केस का खाली सोड नास तर काय सांगू आता केसं गळायला लागल्यात माझी सगळ्यातनं पडल्यात कसतरी वाटतयं ते मग ते जेवणात बिवनात आला तर खाऊ वाटत नाही अव खर टाईच त्याला पल्ल्या पला
वाटीवर त्याला दोन वाटी घेतलं आमच्या आत्तीला आणि मला दोघींना आपलं खोबरेल तेलं असतय ना घेतलं दोन वाटी तेच आणि त्यात एक दहा बारा अ जास्वंदीची फुलं
हा
जास्वंदीची फुलं घातली आणि आणि कडी पत्ता लई घालायचं नाही मी दोन दोन म्हणजे दोन हे नसते का पानं लांबडी तसं दोन पानांचं तेवढं पानं घातली आणि जरा मे तिचं दाणा घालायचं मग आता दोन बाटली करून ठेवले छोट्या छोट्या दोन बाटल्या झाल्यात.
घालत्यात म्हणा.
कांदा तो पूर्ण शिजायला लागतो नाही शिजला की तेल खराब होऊन वास मारतोय ओ.
होय अओ तसं होतं इथं ते मला कोणतरी तेल दिलत त्याचा वास मारत होता वा कांद्याचा म्हणून मी घातलेलं नाही ते तेल तसच पडलय.
हां वास मारतोय म्हणून मी पण कांदा घातला नाय. अ शाळेत ना आल्या, आल्या तेच केलो आधी. घेऊन आलतो नाही फुलं तिथनं, मग ते करून ठेवलं होत आत्ता जेवलो मालक आत्ता आलं.
आलत व्हयं? हं, हं. मग काय केलता जेवण?
न् व्हय मटकीच्या डाळीची आमटी, सोयाबीनची उसळ.
हं.
ते ते रात्री केलंत तसलं सोयाबीन नाही आपलं साधच
साधं सोयाबीन हां, हां, हां.
शिजवून त्याची उसळ चपाती राक रात्रीचं शिखरण होतं, पापड होतं.
हं.
भाकरी, लोणचं ताक, भात. हं.
झालं म्हणा.
होय.
काय करायचसा? अ आम्ही पण जेवलो.
हा हा तुम्ही काय बनवलं होत
आमच्यात आक्का मसुरा केेलता.
हं कसं करताय ओ?
आक्का मसुरा शिजवून घेतोय.
हा.
आणि मग त्यात कांदा आल्ल लसुन पेश् ट
हा.
आणि चिरूनच घालतोय बा कांदा टॅमेट् टू् आल, लसूण पेस्ट कुथमीर
हा, हा.
नाही घट्ट भाजी करतोय, सुक ते आमटी केलं कनई त्याच असं काही घट बी होत नाही आणि धड पातळ बी होत
हा चव लागत नाही ओ. मग त्याला जास्त अस प्युरी करायला लाग का जास्त
हा, मग नाही मग मी हे करीत नाही. मग घटच ह्यांचा डब्याला क नई असं जरा अस कच्चेवार शिजवून घेतोय आणि पाणी घालून जरा शिजवतोय. मग चटणीचे फोडणी दिले आणि त्यातन जरा पाणी घालत ते म्हणजे चव उतरु दे तेजी म्हणून.
हा, हा.
काय शिजवताय? ते गिरवी केलं तर कसं तर लाग ते शेनागत मग कच कचित होतंय ते पाकच. खाऊ वाटत नाही मग ते मग. हं कुकरला एकच शिट्टी देते. हा चव जातीया मग कुकरला एकच सुुट्टी देतोय त्याची.
हा, हा.
आणि हे करतय म काढतोय.
आणि पातळ काय केलंय?
आम्ही अशी मोडाची आमटी केलती. आणि म्हणजे त्यात मी वांग कधी घालीत नाही मोडाच्या आमटीत. खरं ती एखकादस असली क नई ते वांग लागत एकादशी ला निवदाला.
हा, हा एकादस सोडायला?
एकादस सोडायला वांग ते देवाला निवद दाखवते ते देवाच्या निवदात वांग लागते मग एकादशीच्या. म्हणून त्यात वांग घालाय आज पाळी आली हं. मग त्या मोडाच्या आमटी घा कांदा घालून केलती त्यात वांग घाठलं काय करायचं एक.
नाही तशी मिक्स पण छान होते. आपण भोगीला करत नाही का, संक्रांतीला
हां भोगिला करतेय की आपण.
हा तसं छान होत.
भोगीला इथं की नई पद्धत कशी आहे सांगा? अ आपल्यावाणी पद्धत नाही भोगीला इथ वेगळी नुसताच अशी वरण्याची भाजी करतात स्पेशल मिक्स करीत नाहीत आपल्यागत आमच्या मम्मीच्या तिकडे पण मिक्स करत्यात हित नाही करीत नुस्तच वरण्याची आणि हेज्या वड्या झुंक्याच्या वड्या
आणि
आणि भाकरी आणि काय असेल ती पालेभाजी
हा हा
असं करत्यात आपल्या तिकडे कसं पालेभाजी प्रति तिळ लावून भाकरी करीत नाही
हम्म हम्म हम्म
तस इथ नाही राळेच तांदळाचा भात ते एवढा करतात.
मग बाजरीच्या भाकरी असतात का नाही?
नाहीच.
साध्या भाकरी
साध्याच भाकरी.
ह प्रत्येक गावचे पद्धत वेगळी
वेगळी तांदळाच्या करत्यात इथ. तांदळ्याच्या भाकरी करतात
आता भोगीला आपण
अ परत आपला हे ज सण असतो तो कुठला सण होतो नागपंचमी आपल्यात तिकडं कसं करतात पोळ्या करतात
हा पोळ्या असतात
हिडं पोळ्या करीत नाहीत असं तांदूळ तांदळाचं पिठ असं गरम पाण्यात शिजवत्यात. उतम गरम पाणी ठेवून त्यात तांदळाच पीठ घालून शिजवत्यात.
हम
तेचा हात ओला करतोय कणी तसं करतात आणि ति सारण घालत्यात. खोबऱ्याच तेल आणि ते आणि उकडायचं ते
आणि उकडाय
हा आपूण मोदक कस उकडतोय की नाय तस त्यात घालून त्या हात हाताानच असते वाट्या गेल्या म्हणजे वाट्या करायच्या
हा हा
त्यात घालून उकडाचं. असे करतात पद्धत वेगळे आहेेत ओ
तुम्हा सवय झाली असेल नाय आता
आता सवय झाली. पहिलं सुरुवातीला वेगळं वाटायचं आता नाही काय वाटत आता सवय झाली आणि काय वाटत?
हूं हूं
हम्म आपल्या पोळ्या असतात नागपंचमीला
हा पोळ्या असत्यात पोळ्या,, लाह्या कर्नाटकात आहे ना आपला कसं दिवाळी सण असत ते न तस कर्नाटकात नागपंचमी असते मोठ्याना
येवढ्या मोठ्यानं
होय तिकड दिवाळी सण एवढा करत नाहीत खर नागपंचमी मोठ्यानं लाडू चिवडा सगळं असते नेटवर्क नाय वाटत बघा
हॅलो हा ऐकू येत हम् आमची पण दिवाळी करत नाहीत मोठ्याना
का?
अहं भात कापणी चालू अस त्या टाईमला दिवाळी अशीच साधीच अस त्या गणपती मोठ्या नसतात
हा हा
नऊ दिवस आमच्या इथली पोरं कामाला जाईत नाही कोण घरीच असत्यात आणि असं मोठ्यान सण म्हणजे बायका नऊ दिवस अश्या नवीन साड्या परत असं ते गौरीच कार्यक्रम सगळ गावात असतात नऊ दिवस मोठ्या नसते दर्‍या गौरी
हम्म हम
हे म्हणजे असं काय? काय? ते गवरबिवर आणयंच न्यायचं त्यांच काय केल
गवर आणायचं ते खेळायचं
हा खेळायचं आणि गणपती यायचं आधीपासून करतायक्या घरात खायला करतय पूजा मांड - खरय खर आपल्या इकडे कशी मोठी नसते ना दिवाळीत
हां हां
दिवाळीला घेत नाहीत आपल्या इथं दिवाळीला कसं कपडे खरेदी करत्यात केन्ने नवीन सण आहे म्हणा तसं घेत नाही ते तरी
हा हा
ज्यादिवशी शरबत कामाला जात्यात लक्ष्मीपूजेच्या दिवशी - ते नाही तर दिवाळी मोठी नसते आपल्याकडे दिवाळीला -
आपल्याकडे दिवाळी मोठ्या ना
हं
दिवाळी आमच्या इकडे दसरा मोठ्या नसते गणपती पण मोठ्या नसते
ती मोठ्या नसत्यात थोडा जर
तुम्हाला रेंज नाय काय?
कळतय ना माझं बोलत्याल तुम्हाला?
हा असं खडखड ऐकूया लागलय
रेंज म्हणूनच ते मम्मीच्या कॉलचा प्रॉब्लेम झाला असशील ना?
हा.
अवसं पाच कॉल गेले वाया माज सगळे तिला असु दे म्हणता खरं त्याशिवाय मला फोन पण कराय नव्ह दुसऱ्याला
ह ते दुसऱ्याला करताच येत नाही हो आताच एकटीला पाचवेळा ते आधी कस आपण अदलुन बदलुन करत होतो हा तुम्ही तसं नंबर घालून बघितला काय वेगळा
नाही
हा हा
तुम्ही मला सांगितलेला ना पहिल्या शूटिंगला
हा मी पण ते विचारलं होत विचारूनच मग मी तसं केलं नाही नाही
नाही
आणि चुकल तर आणि काय सगळंच बॅग आलं तर काय करायचं म्हणून मी घाटल नव्हतं
नाही मी नाही तुम्ही मला सांगित हो तुम्ही राहायला सुरुवात केली तस कामाला नंतर ना केली वेळान हम्म झाली माझी पंधरा झाली आणि आता तुमच सो सोळावा कॉल तुमच्या संग आता पाचव्या मला
पाच होऊ देत आता किती वाजल्यात आता एक वाजलेत दोन वाजे फ्रेंड सगळ तुमच होऊ देत पाच कॉल आणि नंतर मग तुम्ही संध्याकाळी स्वयपाकाला बसतय तेव्हाम्ही पाच सहा वाजता करतो
हा मी तुम्हाला मिस कॉल टाकते की तवा तुम्ही मला वाच
हा आता हे पाच होवू देत म्हणजे आणि दोन दिवसात करायलेच
होय मग उद्याला उद्याला आणि मला तुम्हाला कॉल कराय पाहिजे
देतो की उद्या मी त्या नंबरला करा?
पाचव्या गेले म्हणजे दिदीच्या दिदीला म्हंटलोय संध्याकाळी हा चालतय
हा
कधी आपण ते म्हणतो मी करतो म्हना लागलोय कोणतरी गल्लीतल्या अशा पुरी त्यात कोणाला तर बोलायच काय करायचं? तीजं लिखान तेन जास्ती आहे ना. नाई झालं आला. तीच लिखाण पेंडिंग हाय झालेय का?
हा हॅलो हॅलो.